हॅलो
थोड्या वेळानं
हॅलो
हॅलो हां बोला?
हा आवाज येतोय?
हा येतोय की
आवाज येतोय माझा
हा हा येतोय येतोय
हां - हा -आवरलं घरात? स्वयंपाक वगैरे?
हो स्वयंपाक झाला, जेवण झालं, भांडी आवरली, सगळं आवरलं.
अरे, बापरे एवढं लवकर? माझा आत्ता स्वयंपाक झाला बघ अजून जेवायचंय आणि मग गॅस कट्टा आवरायचा.
हा हा तुझी मुलं घरात कोण असतय, घरी घरीच
घरी मी हा माझी मुलगी आहे तीन वर्षाची हा मिस तर मी आणि मुलगी तिघी तिघच असतो इकडं सासूबाई वगैरे गावी असतात. हम्म आणि तुमची मुलं? काय म्हणला
पुण्याला हाय हीकायला आणि मुल
हा हा हा हा हा
हा तुम्ही कुठ असय
मी इकडं अ अ सांगली
सांगली ला का हा हा
हा हा आणि तिकडं व वातावरण कसं आहे सांगा उन्हळा कसा चाललाय. हॅलो हॅलो हा हा हा आणि ति कड उन्हाळा कसा आहे वातावरण कसं चालू आहे. उन्हाळा तिकडं असेल ना खूप
तरी आम्ही शेतात शेतात राहिलाय त्यामुळ एवढं काय जाणवत नाय.
हा हा हा हा हा आणि हे उन्हाळ्याचं ते सगळं तळण वगैरे करून झालं
हो झालं की झालं की
सगळे प्रकार करताय ते कुरडई बटाटे चिप्स वगैरे.
होय हो सगळं करत हो कुरडई बटाट चिप्स, साबूच सांडग परत तिखट सांडगे ते आमटी करायचं
हो हो हो हो हो भारीये ती ते तिखट सांडग करायची प्रोसेस मल मला वाटतं तिखट सांडगं सगळ्यात सोपं आहे करायला.
हा होय सगळ्या डाळी जरासं मोठ मोठ भरडून आणायच्या आणि त्याज्यात चटणी मीठ तिखट लाल ते कोथिंबीर लसू सून सगळं घालून मग तोडायचं
हा म्हणजे पीठ मळायचं त्याला उकडायला वगैरे लागत नाही ना हा
आणि बारीक बारीक हातान अस. तोडायचं आणि उन्हात घालायचं ते.
तरी गावाकडे ह आज म्हणजे गावाकडची लोक वगैरे जरा तळून करतात शहरात कोणच करत नाही शहरात कोणच करत नाही माहिती आहे सगळ विकत आणतात.
होय होय पण ते विकतच्यायला चव नाही हो.
ते पण आहे सोडा घर म्हणजे घरचे मला पण सगळं. सासूबाई देतात आई देती. हा आगदी चटणी पिठा पासून सगळं देतात त्यामुळे काय अर्ध्यापेक्षा जास्त कामाच हलकंच आहे.
हा होय.
हा. त्यामुळे काही वाटत नाही. पण हे सगळ नाही ते कस होतं एवढं घाट करायच जमतच नाही हाव ते. मस्त वाटतय बटाटे बघा. बटाटे एक चार किलो न्यावे चिप्स करावी पण ते वाळत घालायची कुठे इथ इथन आम्हाला प्रश्न.
हां.
हम्म. मग टेरेस म टेरेस नाही फ्लॅटमध्ये राहते. टेरेस वरचे कॉमन टेरेस मग ते सगळ्या इमारत एवढी चढून वर जावा. मग ते पापड बघत. म्हणजे चिप्स जर घातले. त वर जाऊन खावी. म्हणजे वर खाली करू पण अर्धे उडून जातील.
होय होय होय. आणि ते पातळ एक एक असतय वेळ लागतंय त्याला घालायला.
होय होय होय.
हो.
हम् आणि अ तुमचं शिक्षण किती झालंय.
माझं शिक्षण झालंय की बारावी.
हा हा हां.
हा माझं लग्न झालंय दोन हजार चार ला.
हा हा हा हा.
माझं एज आहे चाळीस.
हा हा हा.
हा हा. नाही मी लहान आहे. सोडा तुमच्यापेक्षा आता माझी मुलगी
हा हा
हम मग तिला अजून शाळेत आता ह्यावेळी शाळेत घालणार बघा अजून शाळेत पण नाही घातले.
हा
आता ती पुढच्या महिन्यापासून जायला चालू करेल शाळेला
हा होय की जून मध्ये नवीन
हा म पाडव्यालाच नोंदणी करून आले.
हा हा
आता मग मराठीतच घातले ना मी तिला म्हणजे मला स्पेशली म्हणजे मी जिल्हा परिषद मध्ये शिकले. ना तर मला माहित येते. किती छान शिकवतात. त्यामुळे मी म्हटलं की तिला पण म्हटलं मराठी शाळेतच घालायचंय मला हम्म मग सगळे सगळ्या पालक इंग्लिश वळायलाच पाहिजे हो नाहीतर मराठी राहणारच नाही ना मग भाषा
होय होय
आणि इंग्लिश मिीडियमच्या पोरांना मराठी तसं फारसं म्हणजे व्याकरण दृष्ट्या मराठी चांगलं नाही येत.
होय होय आणि त्यांच अक्षर पण खराब राहतय.
हो इंग्लिश मिडियमच्या मुलां मग मला असं वाटत की नाही त्यांना ते इंग्लिशमध्ये परफेक्ट असतात. नाही त्यांनी मराठीमध्ये परफेक्ट असतात. नाही त्यांनी हिंदीमध्ये परफेक्ट असतात. मराठी मिडियमला घातलं तर कदाचित मराठीत तरी परफेक्ट होऊन जातील ना
हा होय की
अ ह अ आता मी बरेच इंग्लिश मी आताची पोरं बघते. अगदी अकरावी बारावी पर्यंतची त्यांना जोड शब्द मोठे मोठे नाही वाचतायेत.
होय होय
त्यांना अर्थ अर्थ पण नाही कळत त्यांना मोठ्या शब्दांचा
होय की
हम्म त्यामुळे मग नाहीच म्हटलं मराठीतच घालूया पहिला पाया भक्कम झाला. तिथन येथे सगळी इमारत आप खूप उभं राहती सगळे
होय होय बरोबर आहे की
हम्म हम्म ओ तुम्ही कधी झोपताय.
दहा वाजता.
हा हा हा हा हा आणि घरी कोण कोण असतं.
घरी आम्ही तिघ जण आहेत. आत्ता मुलगा बाहेर असल्यामुळं आणि सास तू बाई खरं तरं, आम्ही सहा जण होतो. सासू सासरे आणि आम्ही चौघं. गेल्या वर्षी आमचे सासरे वारले.
हा हा हा हा.
आणि आता मुलगा बा तयार असल्याच आहे.
मग तुमचं म्हणजे काय जवळ दीर-जाऊ वगैरे आहेत का? तुमचं तुम्ही राहताय.
नाही आम्ही एकटेच आहे एकटेच आहे दीर-जाऊ आहेत ना, ते गावात आहेत आम्ही शेतात राहायला ना शेत
हा हा हा भारी शेतातच मला तर, वाटतय माहितीय अ म्हणजे जे मला ज अस आत्या आत्ताच्या स्थितीला असं वाटतय की, अ कसं का अस ना एक छोटस घर, अन त्याच्या समोर एक झाड अन त्या झाडाखाली खुर्ची टाकून जर चहा पित आला तर ते सगळ्याच सुंदर श्रीमंती असं वाटतंय. म्हणजे आम्हांला झाडं बघायला पण मिळत नाही, म्हणजे तुळस सुद्धा नाईलाजाने आम ती लावायचीच असते, म्हणून कुंडीत लावायला लागली. बाकी काहीच नाही झाड वगैरे असं म्हणजे फ्लॅट मधे राह हां राहत असल्यामुळ काहीचं नाही आवो.
होय की होय तुमचं माहेर कुठलं?
मिरज.
बेरोजगार.
हां.
आणि दिलेलं गांव?
सांगली.
सांगलीच का? हा.
हा.
बरं ब माझं माहेर करणाळं तिथं सांगली जवळ.
हा हा हा हा हा हा उन्हाळ्याच्या.
हां उन्हाळ्याच्या सुट्टीला.
आणि तुमच्या मुलीचं शिक्ष म्हणजे कोणत्या फील्ड मध्ये शिकतिये मुलगी?
सायन्स.
आणि मुलगा काय करतोय म्हणला?
मुलगा सी ए करतोय.
अरे वा वा वा छान! ऐकूनच भारी वाटला अहो.
आता एक व परी क्षा काय ते सी पी टी क्लिअर झाले आता.
हा हा हा हा हा हा हा हा छान! छा छान छा मग तो पुण्याला असतोय का?
हा पुण्याला असतोय. आमचा भाचा आणि भाच त्याची बायको दोघं पण सी ए आहेत ना. त्यामुळ त्यांनी त्यांच्याजवळ राहिलाय तो
भारी भारी म तेच घरात ना आस काहीतरी बॅकग्राउंड शिक्षणाच असल ना म ती मुलं लगेच घडतात. म हे आमच्या बी कस झालं, आमच्या मम्मी पप्पांचं पण शिक्षण कमी सोडा, त्यांनी दिलंय खूप आम्हाला
हा.
शिक्षण कमी असल्यामुळ ना त्यांना वे वे फील्ड माहित न्हइत, किंवा कुठली फील्ड पुढ तेंच्या उपयोगी पडेल हे माहित नई. त्यामुळं खा अ माग कोणतरी शिकलेलं बेस असेल, तर मग मुलांना छान शिकवला म्हणजे रस्ता चांगला दाखवता येतो.
हो हो बरोबराय बरोबर
स झाल म्हणजे ठीकाय म आता कोणतं फील्ड आवडत ते घ्या, तरी माझं शिक्षण छानच झालंय सोडा मी फार्मस मध्ये डिप्लोमा केली प्लस डिग्री केले. आता एम फार्मच्या तयारीला आहे. स अ शिक्ष घरात काय कमी नई तरी पण एक बेस माग शिकलेलं असणं, ही खूप मोठी गोष्ट असते.
हो बरोबर आयकी, म तुम्ही काय जॉब वगैरे का मेडिकल काय?
मेडिकलमध्ये मी सध्या मेडिकल फार्मासिस्ट म्हणून वर करते. मेडीक कलमध्ये औषधं वगैरे द्यायला असं
हा हा हा.
मग तिथं म्हणजे कसं माझी मुलगी लहान असल्यामुळं मला स्वतः पटकन काही करता आलं नई. पण ती अजून एक दोन वर्षांनी आणखी जर मोठी झाली, तिझ तिला सगळं समजाय लागलं की मग एखादं बघायचं. कायतरी कुठं ऑपॉरच टीनिज मिळतात काय, तो पण एम फार्म कंप्लीट होतय काय, एम फार्म कंप्लीट झालं तर मी लेक्चरर म्हणून पण करू शकेल. नाही तर मग अ लायस तन मेडिकल तर मला स्वताच घालताच
होय की होय
हां मग चालूय बघा काही ना काही तरी करायचाय पण किमान तर मी आत्तापासन प्रॅक्टिस करतीये मेडिकलमध्येपण अभ्यासही करतीये कुठनं काय लक लागेल आणि कुठली मेहनत कधी फळाला येईल त्याच्यावर अवलंबून सगळं
होय, होय आत्ताच आत्ताच्या जगात तर दोघांनी कमवल्याशिवाय चालत
चालतच नाही अजिबातच चालत नाही त्यामुळे आहे बघा
आमची मुलगी पण बी फार्मसी करणार होती आणि काय झालं काय माहित ती आता लॅप टेक्निशियन करायचं म्हणती
हा तिची जी इच्छा आहे ते तिला करू देत फार्मसी केलं फार्मसीला तोडच नाहीे सोडा फार्मसीला मरणाचं नाहीये तरी तिला जे शिकायचं ते आवडीने शिकव दे म्हणजे त्या ती पुढं जाईल उद्या तिला वाटायला नको की आईनें सागितली किंवा बाबाांनी सांगितली किंवा मामानी सांगितलं म्हणून केलंय असं नको वाटायला तिला
होय कि होय
ते पण आता इम्पॉर्टंट. आहे ना मुलांना काय आवडते मला फार्मसी फिल्ड पण माहित नव्हती मला माझ्या मामीनी सुचवलं ही हे एक चांगली फील्ड आहे बघ तुला छान वाटली तर कर मी असंच घ्यायचं म्हणून ऍडमिशन पण घेतलं पण मला आता वाटतं खूप चागलं केलं की मी फार्मसी केलं ते
ओके तुमचं आजोळ कुठलं
आजोळ माझ अ तिकडं तासगावकडे येतय
हा, हा
ह अ, मला ना एक दोन मिनटं कॉल आलाय मी जर करते थांबा? हा हो, हो, हो, हो, हो, हो करते एक दोन मिनटं हा
हा